हॅलो
हां काय चाललंय? हॅलो जेवण वगैरे आवरले का?
हो आवडली.
हाव काय पाऊस वगैरे आहे का नाही?
हॅलो अगं याचा आवाज जरा मोठा करूनस का ग.
हॅलो
काय ग?
हॅलो
आवाज जरा मोठा कर.
हॅलो
हॅलो
हा आवाज येतोय का?
हा आत्ता थोडं या लागलाय.
हा हा हा जेवण वगैरे आवरले का म्हणलं?
हा आत्ताच जेवण आवरलं.
हां हां पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडे? हम्म हम्म हम्म इकड पण थांबलाय आता पाऊस हा
अगं नाही पडलेलाच नाही पाऊस.
हम्म हम्म हम्म बरं बरं बरं
हम्म.
तुमच्याकडे, हुरडा व्हायचं का काही माहेरी?
हाईत की.
हम्म, कोणत्या महिन्यात यायचं ते?
ते आता ज्ारी, ज्वारीचा संपला कि ते, शाळूचा होरडा यायचा.
हां हां.
हम्म. ते, अम्म. म्हणजे, पूर्ण महिन्याच पाच महिन्याच काय असायचं?
हम् हम् ह.
ह आणी ते. वैरणीसाठी करायचे, त्याच्यात ते हुरडा मिळायचा आम्हाला खायला.
म ते जनावरांना पण वैरण मिहत असेल ना त्यामुळं.
हो, जनावराला वैरणीसाठीच करायचे तर. चट खुरडा खायला मिळायचा. मक्का तर सारखी असायची, हळद लावली झालं तर, जनावरांसाठी वाई ला माडी मक्का करायची, त्याच्यात मक्का पुन्हा हळदीत मका आणि कशात मका, ऊस लावला मका, बारा हि महिने, म मक्याची कणस वगैरे असलं मिळायचेच.
बर.
ह हं ह. केळीच्या बागात चिंचेंची झाडं, काय म्हणतीस काय म्हणतीस काय नव्हच तसलं राज नाही आता.
गेले ते दिवस.
हो. आंब्याची झाडं काय, पाडाचे आंबे काय, पाटी पाटी आंबे संपायचे नाहीत. वडलानां आमच्या कुठं ठेवावं ते कळाय लोकाच्या खोल्या घ्यायच्या त्याला कुलप लावायची जिथं आंबे पिकत घालायचे इतके आंबे
हम्म.
हो. केळीच्या बागा
कधी कशाचे बनवायचे तुमच्याकडे?
तेव्हा लै ज्वारी असायची, ते आता ज्वारी पिकत नाही.
हां. मक्याची किंवा तांदळाची.
हो, हो. त एवढं काय करायचं काम पडायचं नाही. ज्वारी असल्यावर, बाजरीची भाकरी.
ज्वारी असल्यावर बाजरीची भाकरी?
हो आता बाजरी पिकली की, बाजरीची भाक करी पण कुणाला खावू वाटली तर करायची. आणि क संक्रातीत च्या भोगी ला कुठली असती भाजी तीळ अन बाजरीची भाकरीच असती.
हा बाजरी ची बरोबर हम्म.
तळण बाजरीची भाकरी, मिसळीच कालवण.
हा.
सगळ्या भाज्या एक, सगळ्या भाज्या एकत्र करायच्यान तिची भाजी करायची. वांग, पावटा, घेवडा सगळयांचे बी.
हम् बटाटा, वांग, -
हो सगळं घालायचं आणि ती सुक्की भाजी करायची.
हम्म तीळ पण घालतात ना त्याच्यामध्ये शेंगदाणे.
हो शेंगदाणाच कूट, तिळ्याचं कूट घालायच.
हम्म हम् ह.
काय तसली चव ते काय नव्हच.
हम्म, बर हे झालं संक्रांतीच्या वेळेला बाजरेची भा कऱ्या आणि मिसळीची भाजी. नंतर मग शिमग्याला काय करतेात पोळ्य हेला?
हो ति काय पुरून पोळ्या असतात शिमग्याला.
पुरणपोळी आणि मध्ये गुढीपाडवा राहिला की गुडी पाडव्या ला.
गुडी पाडव्यला शेवायचा भात.
हम्म नैव्यद्याला.
नैवेद्याला, खायला पण.
श्रीखंड, पुरी.
काही पण आपल्याला जे आवडतंय ते करायचं, त्याला काय.
नंतर बेंदूर येतो ना?
बिंदूर येतो.
हम् हम्.
अ बेंदरा
त्यावेेळेस पण पोळ्याच असतात व्हय नी होळीला पण पोळी आणि
हो बेंद्रालाही पोळया करत्यात, हो.
आण त्याला ते गोड चकल्या पण करतात ना बेंद्राला बैलाच्या शेंगामध्ये अडकवायला.
हो चकल्या करतात.
हम्म हम्म हम हम.
हम्म.
आणि पुढं मग सण सुरू होतेत आषाढ संपला की.
बेंदुर झाला की पुन्हा पंचमी आली. बेंदुर झाला की पंचमी आली.
हो नागपंचमी.
हो मोठी काय तर पुरणाची तळलेले का कानुले किंवा उकडी चे कानुले पुरणाचे. म त्या दिवशी तवा ठेवायचा नाय काय-काय असतंय बरंच.
मग ते आदल्या दिवशी कोणकोण करून घेते त्या दिवशी कापायचं पण नसतं म्हणतात ना नागपंचमीच्या दिवशी.
त्या पंचमी दिवशी अ अ तळायचं नसतं म्हणून. भाजायचं नाही काय.
हो कापायचं पण नसते म्हणते ना भाज्या वगैर.
हम्म आदल्या दिवशी सगळं करून ठेवायचं.
हम्म, हम, आणि मग उकडीचं करायचं काय.
हा उकडीचे कानुले करायचे, मग तिळ अ तिळगुळ घालून, अ तिळगुळ घालून पण कानुले करत्यात.
तिळगुळ?
होय, तिळगुळ असं कुट करायचं.
हा.
आणि ते, हा, नाही आपल्याला खायला करायचे असले तर नागपंचमीला मग ते उकडीचे करत्यात बघ. पुरण घालूनच कानुले करायचे, आणि उकडायचे.
नेट मोठा हे असतोय ना, कार्यक्रम असतोय. बत्तीस शिराळाला पूर्वी असायचा आता बंद झाले जरा. बंदी घातलीये त्यांच्यावर हा ते मग मुख्या प्राण्यांवर काहीतरी कोणी करत
अत्याचार करायचा त्याला खेळवायचं.
हा ते बंदी घातलीये नव्हं मग आता.
व्हय काय?
हम्म एवढं तर. जास्त मोठ्या प्रमाणात नसते, पूर्वी खूप असायचं तिथं बत्तीस शिराळयाला.
हम्म नागाला खेळवतात, नाग धरून आणतात.
हम् लाह्या व्हायच्या, दूध पाजायला द्यायचं.
पुन्हा न्यूउन सोडायचं.
ते लोकं फोटो पण काढतात की, गळ्यात वगैरे घ्यून.
हम् त्यांच्याजवळ काय असतं कुणालठाव आपो-आप येतात त्यांच्याजवळ ते
पाळलेले वगैरे किंवा, मग काहीतर असं.
पाळलेले वगैरे कुठलं त्यांच्यावर काय जादू असायची कुणास ठाऊक. त्या लोकांजवळ तेे ना येतात ते
किंवा त्यांना कसं हाताळायचं त्यांना ते, युक्ती आलेली असत.
हा मग तेना खेळवतात. पुन्हा नेऊन सोडतात.
हा आणि त्याच्यानंतर नागपंचमी नंतर मग काय सुरू होते.
नागपंचमी नंतर बेंदूर आला.
बेंदूर झाला की. आणिंत तिथंन श्रावण महिने सुरु होतय. अ ते दोन बेंदूर असत्यात एक महाराष्ट्रातला आणि एक कर्नाटकातला असं हाय.
हा आपला मुख्य बेंदूर, नागपंचमी झाल्यावर पुन्हा बिंदर आपला.
हो हो.
बिंदूर झाल्यावर पुन्हा पन पित्तर पाठ पंधरावडा.
हम्म.
पण देव बसायची पंधरावडा.
नाही आशाड झाल्यावर श्रावण येतो ना, श्रावण, मग श्रावणी सोमवार असतात.
हम्म.
हम्म, त्याच्यानंतर गणपती येतात, मग गौरी येतात.
होय.
गणपतीला पणं कोणी उकडीचे मोदक वगैरे करते ना तळलेले करतात.
हम्मं
गौरीला भाजी भाकरीच पहिल्या दिवशी जेवणं असतें ना आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळी करतात. हम्मं आणि दुसरी कशी पुरणपोळी
आकय
हम्मं आणि परत मगं जायच्या दिवशी दहीभाताचा गारवा करतात म्हणतात ना
दहीचा भात
हम्मं आणि मगं विसर्जन नंतर मगं
ह
आणि तिथन पुढं मगं वेद लागतात कशाचे गौरी गणपती झाल्यावर परती असतें कां पंधरा दिवसांच पंधरा दिवसांचा मध्यें गॅप असतं ना कांहीतरी
एका महिन्याचा दिवाळी दसरा
ते देवबसाच्या आधी काहीतरी पंधरा दिवसाचं पित्र पंधरवढं काहीतरी असतं ना गं
हां ते पित्र पंढरा झाल्यावरच जेवायचं
हां दसरा कां दिवाळी दसरा झाल्यावर असतें कां दसऱ्याच्या आधी असतें मला वाटतें हो दसऱ्याच्या आधी असतें. पित्र पंधरवडा मगं त्याच्यामध्ये सगळें झाडलोट झाडलोट करतात ना त्या पित पीत्र पंदरवढ्यात
हम्मं बरोबर
तेंव्हा मला वाटतें.
हम्मं ते महाळ मगं मया झालीं की मगं स्वच्छता,
हां दसऱ्याची स्वच्छता होती मगं त्याच्यामध्ये देवं बसतात. हम्मं पहिली माळ, दुसरी माळ हो कधीं पणं
आम हो त्याचं महिन्यांत होणा अमावश्याला दिवाळी
हम्मं आणि दसऱ्याच पहिली माळ, दुसरी माळ असं पणं असतं ना, ते फुलं व्हायची असतांत. पानांचे खार करतात.
हो खाली खाली ते धान्य घालत्यात.
हम्मं.
मातीत धान्यं घालून.
हो
देवं पत्रावळ्या वर ठेवायचे हो आणि अं ते मडीमडक ठेवायचं आणि माळ लावायची.
हम्मं हम्मं हम्मं वरं फुलांच्या माळा मगं जसे जसे दिवस जातात पहिला दु तरं तश्या माळा वाढतं जातात ना.
पहिल्या दिवशी खाऊच्या पनाची माळ
हां हां.
पुन्हा फुलांच्या माळा नऊ दहा दिवसांत घाला घालायच्या मग दसरा मग शिलिंगन.
हा हा ह बरोबर.
दसरा झाल्यावर दिवाळी. पण एका महिन्यातच होय एका महिन्यात दोन्ही ग.
हा बरोबर हम् हू
चालते चालते ठीक आहे बाकी तब्येत वगैर छान आहे का?
हम्म नंतर मग काय ते नव्याची पौर्णिमा वगैरे येत असेल काय.
हां हा ह चालते चालते ठीक आहे शुभरात्री.
शुभरात्री